येतोय ना आवाज हो येतोय बोल ना
काय करतीये?
काय नाही आत्ता उठले झोपूनच राहिले होती मी मला लक्षच नाही
काबरं झोपून राहिली आज एवढ्या लेट उठती
हां मी आठ ला उठते पण आज साडे आठ होऊन गेले त्याच्यामुळे झोपूनच होते मग मम्मी मम्मी का उठवत नाही मम्मीचं धुण धुऊन झालं
हम हम आमचा स्वयंपाक झाला आम्ही तीनलाच उठलेलो ये आज आमचे पंढरपूरला गेले ना मम्मी न ते मग त्यांचा डब्बा न ते करून द्यायला मम्मी पप्पा बाबा म तीन वाजेपसून उठेले नाही ते दोघं मम्मीन पप्पा ्पा आणि बाबा ए खालून पूजाये
हम ह बरं
ब्रह्म शाळेत गेला
माई
माई पण शाळेत गेलीये
ह हम ब. तर ममी पण ती पण आजथोड तरी गली तिथ ते. होारलाय होत ना नानु.
हा हा हा आणि अनुच आज करलं शाळेत घ ना इंटरव्ह्यू ना.
मट तमशालंच लागले का थोड टाइम नाही. हा लागलंय मला. हो
ह तिला ओझरला लागला तर ओझरला जाऊन परवडल का तिकडच राहिला ते.
त्या का.
मामाकडच राहिला बेसती तिकडं ना.
नाही राहायची नाम म एवढं नाही करमत.
तिने राहायची.
नाही का जाऊन येऊनच करेील.
जाऊन ये करील ती लागली तर. तिने म्हटले आठ आठ हजार पेमेंट. हा त होती मला गाडीवर. याच्याने बस न आपले एडे बसचं किट काढून घ्यायचं टेन्शन नाही. मग ते खूप पैसे येणार आहे आज. नाही दोन महिने काढले तर तिसऱ्या महिन्या नाही सीएन जी ला.
सीएनजी ला नाही का त्या दुसऱ्या लालवि ब असला नाही का.
नाही तर नाही जा ती.
त्या आहे हा ओझरला पण त्या तिला डायरेक्ट सी बसला जायला लागल. सी बी एस वरण.
हा त्याच्यापेक्षा ती म्हणजे माय माय गाडी बरी मला.
हा दिमश माझ्या गाडी बरी. बाहेर ती दोन मिनटं थांबर का का. त बसपेक्षा गाडी बरी.
हम्म डारेक्ट जाय.
जाईल तूचा क्लास. तेवढ कुठ क्लामसला जायला लागली आता गाडी घेऊन. चल पंचायतीवरलती गेल्या. तिने चालव तिची मैत्रिण जात नाही. तिची मैत्रीिणी घेऊन जाते एक दिव तीा एखाद दिवस गाडी.
हा
ते दोघी जणी घरापसली ती तर ती घेऊन जाते. हा तिला शिकवितो पण ती ती घाबरती.
शिकली पाहिजे नाही शिकली पाहिजे ती सुद्धा आता आम्ही पण जातो ग.
मग आम्ही नवल होतो आम्ही काय करायचो घेऊ.
हम
खाली घेऊन यायचं दोघी जणी ना पप नाही लागलोग शाळेमध्ये.
म तेे सरका.
तु बजा येते.
आता आम्ही, मी डबल शीट घेऊन जाते कांचनला. फक्त घरून माळ्यात नेतो, मळ्यातुन घरी आणतो. बाकी अजून नाही कुड नीली, पण मग नेतो आम्ही. हा तिकड यायची, पण म डबल शिट कधीच डबल शीट नव्हती चालवेल ना, मी कधी तिकड इकड डबल शीट घेऊन जाते, डबे-बिबे सगळं घेऊन जाते. ते आता
मी मम्मीला म्हणायची माझ्याकड पैसे ये, तर आपण घेऊन टाकू, मम्मी म्हणायची कशाला लागती तुला गाडी? काय कामे? मी मम्हणायची अग आता ह्या ऑर्डरच अस मी आणलं तिकडन कधी-कधी, सामान गावची ऑर्डर होती, मी आणल ती तीकडनं बोलवलेलं होतं.
ह
आणि आणून मी गेलो होतो.
ते कारण ब गाडी शिवा्य पर्याय नही रा ती देत, ती घेऊन नव्हती, ती घेऊन नहि देत ना. तुला माझी मम्मी माहिती ना?
हा, हं ह तिच लइ अवगड कामे. जया मावशीचन, तिचं लइ अवघड
तसं माझी मम्मी डायरेक्ट नाहीच, काय करायचं? जया मावशी काहीच नही बोलत, उलट ती म्हणते हे कर, ते कर.
उलट छोटी-छोटीलान त्यांना इतकं दमावलंय तिनी यावेळेस इतके काम करून घेतले माहिती का पुरींकडून भुईमग लावून सऱ्यासपाट करून, ते शेण खतन ते टाक ऊन, सगळं त्या छोटीकडून अन त्यांच्याकडून केलं, माहितीका? छोट दिन शुद्धी
बाई बरं त्यांनी केल हं हन
बरं सगळं करीत्या त्या माहितीका, सगळं करायला लावल ह्या जया अक्कानं त्यांनी.
बरंय बर लगेच
छोटीनीना छोटी लई कामाला पक्की, छोटी करिती, पण म जांब
हम् हा मग पोरगी काय, किती करना रे करून-करून, मी बी केलं घरातलं म आता यांना मी बाहेर जात पाठवून देतेना जा करा.
हम् मग तू घरातलं करती ना?
हन, पण मग त्या काय म्हणायच्या तू मांजर आणली ना, मी मांजर घेऊन येयेले. हम हम त्या म्हणे, तू मांजर घेऊन आली तर घरातलं काम कोण करील?
मांजरीला का साऱ्या दिवस जातो का तुझा?
म हा आणि मी सगळं काम करून ठेवते, आता म्हटलं काय काम? म्ह्हंटल सांगा आता तुम्ही मला सगळं काम केलेलं ये म्हटले मी. तिच्याप लक्ष असत.
कुडून आणली तू मांजर?
इमकबाद वरून आणली. मकमालाबाद हा नाय ते एका मैत
रीकडून घेतली होती माला मी गेली माझ बघून ये ना संमद मामल्यांनी घेतली.
ह हा
त्यानीं तर सांभाळली होती त्यांनी भरपूर मोड हम्म त्यांनी सांभाळली होती मस्त अ माझं पहिलं नाही हा अ तीन हजारयला
ना किती?
तीन तीन
किती हजाराची
तीन हजाराची हा हम् हम्म अ तिकड चार हजारला पाच पाच हजाराला गिर्‍हाईक आत माझ्याकडे त मागूत
हा ना देऊन टाक.
कोण ती ना
अ ह ते थांबलेत एवढे दिवसात माझा हौसा होत घेऊन टाका.
हा हा ना देऊन टाक देऊन टाक काय मांजरी नको पाळु.
मांजर आवडत नाय.
मला लय आवडते तिच काहीच ताण नाही आम्हाला लय टेन्शन होत ती सांभाळायचं त्याचं ती एकदम बरोबर खेळत होतो.
हा
बरोबर राहतो त्याच काय काहीच नाही बोकळ ये हा
अहं
तिज त्याच काहीचं टेन्शन नाय एदम भारी खेळतो बिळतो.
एक कुत त्याला जोडी एक कुत्र घ्यायच.
आहे ना बायर ते कुत्र पण ये ते लय भारी ये आम्ही आणलेल त्याला त सात आठ वर्ष झालेत. ते इंग्लिशच दिसत सगळे त्याला इंग्लिश म्हणता अस इंग्लिश कुत्र
केस वगैरे असत मोठे तसय जशी कुत्र पण ये पण ते साध ये आम्ही तिथून आणलेल होत चोरून
चोरून आणलं होतं.
हा आणू द
बर चोरेलाच कुत्रे जगाते हा म चोरेलाच कुत्रे जगा लागते. जगती नयी
ह
मदारी ला तसचयन म त्याच
हम् मग आम्ही तस आणलेलंय, पण लय मस्त राहयलं का थोडेच बाकीनी वेगळे कपडे बिपडे असतील हा
कधीच जगले नाही मग कुत्र म्हटले कुत्रे आवडायचे ना तर लय कुत्रे आणायचा पण कधीच जगत नव्हते
हा मग त्याच्यामुळचं
त्याच्यामुळं ते पाळतीच नाही आम्ही
आ
आता न्यानु मामानी पण किती वळेस कुत्रे आणले, पण नाहीच जगले.
नाही जगती एखादं एखाद्याचत
हा
माझ्या मागं राणली ती पण कुठ जगल ती म्हणजे तिला त्रास नव्हता होत ती बाई म्हणाय लागली तुला धारजीन नायी
हम् हम
अस वाटून गेली म्हणायचे का तू मला मांजर दिली ती आणल्या दिवसापासून आजारी पडली होती. म तुला म्हटलं धार्जिन नाहीेय मं म्हटलं जाऊदे. देऊन टाकली मी तिला रिटर्न पण मग नंतर आता आणलं. मला वाटायला लागल खरंच मला मांजर धार्जिण नाहीय. पण ती माांजरा आजारीच होती कोणती?
नाही ग एक एखादी राहती झालंच झालंय
हम्म तिचं काहीतरी होतच थोडा प्रॉब्लेम बर झालं हो चालेल ठेव
हं
कोणच्या हातची?
हो हा.